हॅलो हा ते मगाशी तेच किती व्यापारचं काय सांगाल तस मला
व्यापारजव हा कुणी काय का कुठंपर्यंत हो तुम्ही
ते जेलचं काय तर सांगाल तस जेलमध्ये असलं तरी तुला पैसे मिळतात
जेलमध्येध्ये हा म्हणजे भाडं भेटतेय रे तुला आता समज तू जेलमध्येध्ये आहेस हा आणि मी तुझ्या कुठल्या तरी एखाद्या घरात आल राहाला
हा
जुई बीच जुई बीचवर तुझा फार्म हाऊस आहे घर आहे बीचवर जर त्या समज मी बीचवर आलो
हा
तर त्या व्यक्तीला तुझ्या कार्ड तिला आणि कार्डच नाही असतात बघ
हा
प्रत्येक जागेच कार्ड असत. जुहेबच.
हा
परत नळ कंपनी म्हण शिपिंग कंपनी म्हण त्याचे कार्ड असेत. आणि आज जे रूल नियम असतात का नाही.
हां
ते सगळे म्हणजे देणे मन घेणे मन जास्तीत जास्त करून पैसे म्हणजे पैसे आले पैसे गेले परत. नळ कंपनीचे व्याज ते सगळे द्याय जे जे द्यायचे असतात की बँकेला समज द्यायचे.
हा
ते किंवा पाच पावलं माग जावा दोन पावलं माग जावा हा ते मधलेले जे चार्टच्या मध बरोबर असत ते नियम
हा
असत ते वेगळे आणि आपल्याला कार्ड असतात जुनी बी चे न कंपनीचे. हा ते जेवानी वेगळे नियम अस आहेत. दोनी याच्या वर. माझ्याकड आहेत कार्ड आता ते वाचून कस पण वेळ आणणारच आहे का तुला. आता उद्या काय कर माहितीे घरात आला येणारच की नाही उद्या ते बघ कस असते काय असते. आता नळ्या कंपनीच कसं असते माहितीे तिच्या वर लिहाल असते. कि ह्याने आला असं असं भाडं द्यायचं तुम्हाला.
हा हा म्हणजे मी मित्राचे एका बघितलेलं.
हा
त्याच्यात तू म्हणलाच ब तुला हे मिळतात आपलं प्यादे मिळाल्यासारखं.
हा हा
तसं ते तू घर म्हणलास ब माझं त्याचं आता घर आहे समज म्हणलास.
हा
ते घर पण मिळतात काय कारण की मी मित्राकडे बघितलेले.
कोणते घर?
आता तू म्हणलाच बोल जुई बीचवर माझं घर आहे असं समज
ते ओरिजनल मध्ये असं लहान.
हा लहान मिळतेय काय तसं.
ते भेटतात पण ते महागच असते जरा असा व्यापार ते.
हा
आणि माझ्याकडे होत आहे ना ते बोर्ड वर ते चित्र असतात फक्त हा.
कारण की मी माझा मित्राआड बघितलेलं त्याच्या आड असे वेगवेगळ्या कलरचे घर होते.
हा बघ ते तसा मझ ते महाग पडते रे मी कधी घेतलेला माझ गण कधत लहान असताना घेतलेलं आणि ते गावलं मला कपाटात ठेवलेलं.
हां
मग म्हणली मामा पोरं बरोबर खेळा म्हणून असे.
हा हा
मग त्यामुळे खेळाले.
हम्म हम्म
आठ ठेवलेले रे ती पण घंटा आलेलीत
हा तुला गावाकडे जास्त अशी रेंज पडत नसेल.
हा तसच होते.
हम्म
मजा येत्या घरा व्यापारला खेळायला आणि कळतात सगळे शोभ कस कोणाला द्यायचं काय द्यायचं
खेळून बघायला पाहिजे कधी तर
लेप म्हणजेथ खरोखर मी एवढं ख्या मला आवडायचं क एवढं वायपार साबसिडी पण नाही बुद्धिबळ पण नाही एवढं पण व्यापार आवडाय ना मला खेळायला
हा
दिदी तर मला रा म्हणजे लहान सान कंटाळली काय व्यापार खेळतोस व्यापार खेळतोस म्हणून
तेवढं खेळायचंस
ल आवडाला रे मला व्यापार आत्ता कुठ हातलावला मी व्यापारला बघ तसाच होता बॉक्समध्ये तीन सगळे पैसे आणि कार्ड ठेवलेले त्याच्यात.
हा हा
प्रत्येक हची कार्ड क नाही म्हणणा. माझ्यामते पाच पाच आता आणि अजून एक काय तुला सांगात राहायचं. आता समज एका एकाच रंगाचे पाच कार्ड झालेत भगवी ते भगवी म्हण पिवळी म्हण त्याच्यात कलर असतात काय
हा
आता समज जुई बीच परत वाघर
हा
हा आणि समज हॉटेल
हा
हे समज हे पिवळे आहेत.
हम्म
तर ती जर समज तीन माझ्याकडे कार्ड असली
हां
तर त्याचा रेट डबल होणार
हा ते मित्राचं पण बघितलेलं भौतेिक मी
हा
तुझ्या कार्ड असले की त्याची किंमत आपण वाढवू शकतो असं काही तर होत.
आता सिंगल कार्ड कुठलं तरी असलं आपल्याकडं
हां
तर त्यांना काय करायचं जे दोन आपल्याला नियम दिलेले असत त्या कार्डवर जर असा व्यक्ती आला तर एकच रेट घ्यायचा
हा
हा आणि जर समज आपल्याकडे तीन पिवळ्या रंगाची कार्ड असली आणि तो कुठल्या तरी एका आपल्या अ ज्या ह्याच्यावर विकत घेतलेल्या जागेवर आला
हा
तर त्याच्या खालचा नियम घ्यायचा आपण कि जर हा ह्या या व्यक्तीकडे तीन जमा कार्ड आहेत एका रंगाची त्यामुळे ह्या जो व्यक्ती त्या जागेवर आलाय त्यांनी या व्यक्तीला अशी याची किंमत द्यावी.
हा म्हणजे ते आपण एकाच जागेचं घेऊ शकतोय का आपल्या जेवढ्या जागा आपण खरेदी केल्या त्या सगळ्या जाग्याच
हा आता मी सांगतो एक कसं माहिताय आता आमचं एक घर
हा
हा परत दुधाई
हां
आणि कॉलेज
हां
या ही तिन्ही पिवळे कार्ड हाईत.
हां
तू यात कुठल्या पण जागेवर आलास
हा म्हणजे तीन पिवळ्या कार्ड वरच्या एका जागेवर गेल्यावर चार्जेस
अरे हा डबल होणार जो आता समज पन्नास असला तर ते होणार शंभर किंवा दीडशे होणार त्या कार्डवर खाली ते जो लिहिला असेल तो द्यायचा त्यांना
जे त्या जेव लिहिलेलं असते किती द्यायचं
हा किती द्यायचं काय द्यायचं ते आणि हे सगळं व्यवसाय बरोबर म्हणजे गणिताचा व्यवस्थित कॅल्युशन करते ती बँक कि बँके तो बँकेत येणार बँक त्याला मला देणार
हां
अस असतय व्यवहार आणि जर समज लोन तेन घ्यायचा लोन पण तेन घेया येतंय बँकेतन
त्यात आणि लोन असतय.
हा आणि ते नंतर फेडायचं नाहीतर जागा अशाशा जप्त होणार..
तेच काय व्याज वगैरे असतय काय?
होय असतय की प तिथं लिहिलेला असतय नियमात
हा
तेनी सांगितलेलं असतय असं अस व्यास द्यायच..
हम् हम्
म्हणजे दर प्रत्येक एक राऊंडला व्याज द्यायचं.
प्रत्येक राऊंड ला व्याज द्यायच जे पूर्ण राऊंड फिरल्यावर.
हा द्यायचं.
तसे किती राऊंड होतात तरी
भरपूर राऊंड होत्यात. जोपर्यंत समोर आपली एक व्यक्ती कोणतरी जिंकत नाही
हा
तोपर्यंत खेळायचं असतय तेच्यात, हा
मग काय ते एका दिवसात पूर्ण होतय काय?
होतय होतय एकदा खेळाय बसलास की नाही तुला वेळ गेलेली कळत नाही शान्या. तीन तीन चार चार तास बसयोय आम्ही तर एकत्र खेळत होतो आता ह आता बास केलय म कंटाळा आलाय दोघांना काय ते समजना म्हणून
हम
हिशोब तेन कळनात त्यामुळ
हा हा
मी काय खेळाय नाही बाबा कारण की आमच्या दिदीला माहिताय मी उत्तर्लो की सगळं मी इस्काटून टाकतोय सगळ्या पुढची कोण असते.
हम्
म्हण मी मी पण म्हणल राह मी खेळत नाही म्हणून मी बँक मॅनेजर होतो म्हणून मग मी सगळा व्यवहार सांभाळते. ह बाकीचे खेळ असस आहेत.
हम् हम्
आणि हा अा असला भारी गे मा आहे गेने कोण समज अकाउंटट कॉमर्स कोण करत आहे त्यांना हा व्यापार खेळावा. आयुष्यत कधी ना कधी तरी त्यांना कळते सगळं होईल भारी मज्जा येत त्या व्यापार खेळायला. ह आपला रेग्युलर जरा चांगल्याला मोठा व्यापार मार आहे तो बघायचा आहे मला मला दिदी बोललेली त्याच्यापेक्षा चांगला वरचा मोठा व व्यापार भेटते तीच्यात लय लय पैसे असत्यात तेच्यात परत जागा पण भरपूर भरपूर असत्यात नियम पण लय भारी असत्यात.
माझ्या मित्राकडे एक होता छोटा होता खरं तेच्यात असं ते म्हणलं ब तुला घर होतात प्लास्टिकचे छोटे, खरं ते असं छोटा होता.
मॉडेल असतील.
हा
का ते घ्यायला पण काही नाही खेळायला कोणतरी पाहिजे रे मग मजा येते अंतण घेणार येणार को नाहीई
होय
अगोदरी ला असत र शद्या ले तिघ चौघांच्या घरात घेऊन जा मी व्यापार खेळायला
काय आत्ता मोबाईल असल्यामुळे कोण खेळ आहे बघत नाही ते गेम
हा तर लॉकडाऊन म मजा आली बख्याला
होय लॉकडाऊनमध्येध्ये वेगवेगळे खेळ खेळ खेळत
होय त्यात तर प रमी म्हण घ्या आहे तू
रममीचा काय विषयी
रम्मी रम्मी तर आई सोबत असली मजा येत आहे की रम्मी मी मम्मी पप्पा आणि दिीदी खेळलाो आ्ही चौघद नाही खेळतो आ्ही
रम्य म्हणजे तुझं हे आलं ना काय ते जुगार वगैरे
नाही कारण आम्ही तसं नाही त्याही गधत नाही एक हा असते पण तस नसते आम्ही तर ते जाऊ शकत नाही आपण मज्जासाठी खेळतोय रे फक्त
मग तू रममी म्हणतेसत आणि जुगार मध्ये काय फर घाला
त्याच्यात पैसे मन आणि जास्त असे जरा त्याच्यात पत्तीतीलन पैसे लावून तन खेळात असे आम् पैसे लावून मज्जा येते म्हणून खेळते ते आता तुला काम करतो त सांगाय नको तुला आता कळणार नाही व्यापारच पण सांगितलं आणि ते पण सांगले दोन्ही मिक्स होईल ते काय आता नंतर सांगतो तुला फोन करून
नंतर तुला कॉल करतो मी सांग मला
हा मलाण ते एक काम होईणार
हा
जे करून झालं की मेसेज करतो त्याला त फोन कर मला
चालते-चालते
हा.
ठेवू काय हा
हा-